आवाज कस काय यालय मोठा?
फोट का म्हणजे कशाला पाहिजे नेमक,
अससल
ज नाहीच हेला आवाज येचा नाही आहे थांब माझे किती कॉल झाल्यात दोन झाल्यात यु तिसरा हाय वरशे आता बॅक येत नाही ब हे च्या वरण डायरेक्ट सरला
हॅलो हॅलो सुमे ऐकू ईना मला तुज
कस काय ऐकू येना
आता आलं. हॅलो ए सुमे सुमे सुमे हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
ऐकु येना का तुला
तुला ऐकू येईना काय
ता ऐकु आल
हा ते ते विचारल्यावरच तुझं ऐकूयायचं बंद व्हायला लागलय मागसपासून बघा लागलोय
काय विचारल्यावर
कशासाठी घ्याला लागल्या कसाठी घेऊ वाट लेय म्हणून तुला
काय
इं्स्टाग्राम कशासाठी घेऊ वाटाय लागलेय
अस विचारलीस
हा सहा-सात वेळा विचारला आता
मला नाही ऐकु आल गं
बोल की मग आता
विचारलं तुला आता तू सांग
आा
विचारलो कशासाठी म्हणजे
काशासाठी घेऊ वाटाला म्हटलं
ह
कशासाठी म्हणजे आता तुला कळणात का घेऊ वाटा लागले ते विचाराय लागलोय
घेऊ वाटलय असं म्हणाल नाही घेऊ का विचारलय
पण का असं तुला वाटण्याच मागचं काय कारण ह
काही नाही असलं तर चालतयं नसल तर चालतयं
मग कशाला घ्यायला लागल्यास पण कामच काय असलं तर घे कामाच म्हण भरतीच वगैरे काय बघणार असलीस भरतीच वगैरे काही भरतीच तेन काही बघणार असलीस तर घे बनकामाची पंचायत कराय घेऊ नकोस बिनकामाची पंचाय कराला करत्यास कोणाची करतेस तेन माहित तुलाच माहिती आहे
तू आहे कुणाचं काय
माझीच करतेस तू पंचायतीस तू लोकची काही नाही करत नाही सोड ते पण माझ्या माघारी करतेस
तुम्ही माघारी मी काय करतोय
पंचायती
अरे माघारी काय करतो. तुला मी सगळं माझ्यावर कस येतय जमा करून.
जर कामासाठी घेणार? तर घेऊ शकतेस तू. काय तर तुला हुडकाचक नसल. एक आज असं म्हणणकोस की तू काय किल्लंस काय.
ते झालं की सवय आता.
आणि आ म्हण मला रि र आजच पासवर्ड रिसेट म्हणून आजच मेसेज आलाय व्हट्सअप
आता झालं आलं काय माझ्यावरच
हो
हम् म्हणट रे चला आयुष्यभर माझ्या ठिकाणी झाला नाही माझा काय संबंध नाहीत या संगाण आता सांगतो मी एवढा शब्द बास आहेत
ज कमट होत अच भे पण ना.
त्याच्यावरून लिंक लावल्यास तू. माझे चौक काय म्हणलेस, काय म्हणलेसई. हॅलो. जव्हा करायच होत तेव्हा झालं ते चुकून आता काय ल गेच. कशाला घालतोय तसलं. हम्म हॅलो. काय ऐक ना बाई.
जेवलीस. हॅलो जेवलीस काय. आता एवढा कॉल झाल्यावर जा. जेव जा.
होय तुझ हा हं काम झा आलं काय. काय म्हणत कुठली तररी म्हण आहे. कर मला आठवला. असं कस मला सा विचार सा डायरेक्ट सांगत म्हणत्या स ग तू मला.
होय तुलाान का. तब्ये इनडायरेक्ट इनडायरेक्ट काय, नाही सांगायच तुला सगळं डायरेक्ट बोलतील. असं काय ठेवून बसत नाही, मी मला तुज्यागत असं काय ठेवून बसत नाही मी. मग
मी सगळ बोलतोय तुला.
विचारायचं काय आता तुला, जे हाय ते हाय.
मग म डायरेक्ट तू तस नाही, म म्मी डायरेक्ट. माझ्यावरच तूच केलास सगळं अस बोलते.
सगळं म्हणजे. सगळं म्हणजे काय.
ते काय. ते मॅसेजला की तूच केलीस हा.
ते म्हणलो मी पंचायती ते म्हणल.
नाही नाही आज पण मला म्या जा नाही.
होय. हो मी ते सांग सांगितलंच की तुला दाखवलच की मग
पंचायती मी
मग तुला मी ते दाखवूनच की मी दुसरं काय केलं असं दे तू कार्यावर बोलाय लागलास कार्यावर बोलाय लागलस तू
हम्म
हम्म ह् हम्म
हम्
ह आणि काय काण
अवघड आहे तुझे पंचायती करायची नाही मला
नाही जाणी कयच
का आ
नाही इंस्टावर
आता मी इनस्टा पण उघडत नाही आणि पंचती पण करणार... हम्म आता मी इन्स्टा उघडत नाही पंचवटी पण करणार नाही
होय प्रोब्यम करते
हे बैत असल घेत नाही म्हटलं झालं कि विषय प्र बीग असला तुझ्यासारखं नाही घेत नाही मी इकड आणि तिकडे तर बोललय ना म घेत नाही आणि मी पंचती पण करणार..
अभ्यास ते एवढं डीप घेतली असते तर लय झाला असते.
पंचती करायसारखे ह काय तुझ्याकड काय सांग की काय हाय मग कश त कस का करू मी? जग की सुखाने काय- म्हणजे त्यांनी इंस्टा इंस्टावर सगळं जग चाललंय का आयुष-
तुलाच माहीत. घेतो घेऊ का नको एवढा- एवढं- विचार करायला लागला म्हनल्यावर- हां, एवढं विच- विचार करणारा भाऊ ए म्हटल्यावर तर- इंस्टावर जग-
नाही घेत म्हटलंय ना आता तू-
दहा मिनिटं झाल्यात. दहा मिनिटं झाल्यात आता जाऊन झोप जा. दहा मिनट झाल्यात आता जाऊन झोप जा.